सहा मिनिट झाले लवकर ठेव तर आपल्याल बोलणतरी समते
हा नाहीतर काय नाही लवकर लवकर होतात
तेच ते आपण आता किती काही बोलू शकतो ताई असं ही तसं ही पण हम्म
हा हा
का त तुमचं सप्तपदी झालेलं आहे का मग लग्न
नाही सप्तपदीनी झालेलं माझ लॉकडाऊन मध्ये लग्न झालेलं होतं दोन हजार एकवीस मध्ये हा काही नाही पंचवीस ज हा पंचधन इकडून पंचधन तिकडून
अरे एवढे बाहूनेत आपले एक एकक वर्षच असतात होताही त्याच्या पेक्षा जास्त त्या एवढेच आपले रिलेटिव्हच असतात
हा नाहीतर काय त्या आमच लॉकडाऊन मध्ये झालं हा
हा ओ काेय मग पुढ बाहेर झालं का मग गावातच समजा असं
नाही बाहेर झालं बाहेरच केलं होतं ना मग आलाऊड नवतं ना बाई
हम् हम्
कोरोनाच्या नाव काही हेच नव्हतं आखोटलं झालेलं आहे लग्न आखोटले
हो काे मंगल कार्यालयात
हा अकोटले
हाओ का य
हम्
ते असं वाटायचं त्याच्या लॉकडाऊन मध्ये लग्न नाहीत केले तरी चालतात कारण की माहिती आहे मजाच नाही वाटतय लोकमधी सकाळीच नवररी ये ना हो त नऊ दहा वाजता
दहा वाजता मग आम्ही आम्ही अकरा वाजताच घरी आलो होतो ना अकरा वाजता
सांग कसं वाटतते ते अकरा वाजता दिवसाच्या अकरा वाजता आणि एकदम सकाळी नवरदेव न गे सकाळी सहा वाजता च
हा नाहीतर काय तर
बातुसला नवरी घेऊन ये आता वेळा आहे समजा माझ्या बाबाचं गाव
हा हा
तर तिथंही आता लॉकडाऊन मध्ये लग्न झाले की नाही तर शेजारच्या इथंच लग्न माहितय काय घत्त सकाळीच गेले सहा वाजता आणि अकरा वाजता च नवरी घेऊन घरी
नाहीतर कायत पुूरलं बाई ते पुूरलं पण ते जास्त खर्चने लग्नालाले कहीन कही नाही
पण इच्छा इच्छा झाल्या का पूर्ण मग मग ते बाकीच्याच पाहण्या रावणेयाचं काही वाटत पण आपल्या ल आपलं लग्न एक गत हो की नाही सगळे इच्छा पूर्ण हो्हाते त्या
हा हा आमचा त लॉकडाऊनच झाला लॉकडाऊन सगळ्यात भारी होताना फार
हो सगळ्यात भारी होतं खरंच होत माझ्या मोठ्या लॉक होऊन संपलं आणि त्याच्या बाद लग्न झालं माझ्या मोठ्या ताईच
आमचं लग्न झालं की नाही तर आमचं लग्न तेवढ्यात दोन ज म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेस जास्त भारी लॉकडाऊन होतं म्हणजे हे लग्न घराच्या बाहेर ही निघण न नव्हत झालं
बापरे
त्यावेळी झालं आमचं हा
आणि ते कसं एक ते हे माहित नवतं ना हे किती दिवस चालीत
हा नाहीतर काय तर ते बाई जे दोन हजार तेवीस साली सुटलं खरं लॉकडाऊन परफेक्ट
हम्म हम्म हा हा.
हो हो.
अरे पण ते चोहास सुरुवातीला काही नाही वाटलं पण मग मधा मध.
हा
म त्या म्हणतात किती झालं ते
मधा मधात खूप वाटलं
अरे दवाखान्यातही नाही जातायचे ते काहीच नाही करतायच साधा खोकला हो ता कोणी तर पाय नाही कोणाच्या इकडे
नाहीतर काय आता
मग तेव्हाय तेव्हाची कंडिशन लई वेगळी होती पण बाजी
हा कंडिशन वेगळी होती. म्हणजे माहितय का कोणी कोणाले घराच्या बाहेरही निघत. नव्हती
नाही पण तुम्ही काय म्हणता ते कोरोना खरा अनुभव दिला पण लोकांना
ह कोण कोणी कोणाच्या घरी मरण कार्य समजा झालं की कोणी कोणाच्या घरी जास्त जातही नव्हतं म्हटलं
नाही नाही अरे मी सांगते ना माझे स्वतःचे सख्खे काका वाटले कि नाही.
हा.
दहा पितृ जीव घालेलेत तर कोण. सांगा तुम्ही आता ते पित्र तशीच तसेच टाकले घरात दहा आणि तसेच ते गायले म्हटले
येतच नाहीत लोक येतच नाहीत
मग आणि कुरारी कशी जबरदस्ती करता आपण
नाही जबरदस्ती करत नाही या
जबरदस्ती निघली मग तुती जरा जनली आलेल असं वाट कटलंले कोरोना य त्यांले कोरोना निघला
नाहीयत गयता तेच ना म्हणजे लोकच्या मनातही भीती झालती निर्माण आपण तेली काही म्हणू शकत नवता कोरोना होताच तसा ना
हम
म्हणजे खूप हे होतं ते म्हणजे संकटच होतं एक
संकट होत ते एक गेल म्हणून बरं तरी जरी झालं बा
नाहीतरी काय म्हणून म्हणलं लॉकडाऊन मध्येच लग्न झालं आमचं
हम्म
काय नाहीय ना बेड ना मजा ना काय ना काय
तेव आला तकडे नवरी गेली तिकडे.
हा नर्दे गेला कुकडे ते तसच झालं काहीच माहत नाही कोणा. आम लग्न झाल्यावरर. काही कारी झाल्यालं तर लग्न माहिती आहे नाही तर लग्न झाल्या माहित पडलं की लग्न झालं काय म्हण काय करते सांगून बोलावलं ना कहीली कोणींत म आम्हाला बोलावलं नाही बोलावलं नाही म्हटलं आता बोलावलं लॉकडाऊन होता
हा
हो म्हणजे मैत्रिणी नातेवाईकचत एवढे आहेत कि खूप आहेत
हं हं
सगळें म्हणत होते की आम्ही तुमचं घरने पाहिलं आम्ही लग्नाली येऊ लग्नाला येऊ पण सगळ्यांच्या इच्छा मनातच राहिल्या
मनातच राहले होतेच तस होते अरे. नवरदेव नवरीच्या इच्छा मनात राहिला हे तर बाकीचे दुसरे झाले
ह सांगावा नवरदेवाचा नवरीच्या इच्छा तर किती असतात तुम्ही तरी समजा हे म्हणजे लग्न लावायलाच आता
ह लग्न लावेलेच येतात म्हणून म्हटलं हा तेव्हा आमच कॉलेज चालू होत लॉक डोन चालू होत की नाही तेव्हा कॉलेज चालवत माझं
मगी फर्स्ट इयरलेच होती ना मग माझं फर्स्ट इयर अ लग लग् लग्नासाठी समजा हे केलं होतं. तर मग आहे मग आता.
मग ते घरातले
नाही मी दोन नंबर आहे मोठ्या ताई दुसरे आहे मी दोन नंबर आहे तीन नंबर दुसरी आहे तिघी जणी आहेत आम्ही तिघी बहिणी तिघी म्हणजे मी एकटीच आहे.
नाही नाही जसं बहिणी किती आहे? म्हटलं तुम्ही
मी बहिणी मी एकटीच आहे. एकच भाऊन एकच बहीण
बरोबर मग कोरोना लग्न आलं ब
हो मी म्हटलं जावा जावाचच विचारलं काय म्हटलं मी दोन नंबर आ म्हणजे ला ह मोठ्या ताई आहेत हं
हा
दोन नंबर आहे घरची अन लास्ट नंबरच्या आकोल्याला असतात ते दादा बँकेत आहेत
हं हं
हा
आमची इथ आम्ही दोघेच जणी मोठी ताई आहे
हा के त ग होऊय जॉईंट फॅमिली आहे आमची
आमची पण जॉईंट फॅमिली आहे सर्व सात जणी आहे जॉईंट फॅमिलीची मजाच वेगळी राहते पण
हा एकत्र असताना तुम्ही
हं हं ऐकत्रच
हं हं स्वयंपाक वगैरे सगळं सगळं हा काय
हो सर्व एकत्रचे फक्त आम्ही फक्त झोपायपुरतं वर येतो वर वापर काहीच नाहीये सर्व वापर खालीच आहे फक्त झोपायापुरत वर येतो
मिळून मिसळून केलं की काहीच नाही वाटत म मग आपण हा आता आम्ही मिळुन
ताई तुम्ही लावा मला फोन
हा हा
हा लावा